हॅलो हा बोला की होय झालं बगा तुमचं.
हम्म देते. हो खाची
आम्हीच मोठ्या भांडीच बाहेर घेत केलं कासर हाय ना?
आणखी काय मग?
काय म्हंटला?
काय खालेली
हा ओ जेवलो. आता पहिल्यासारखा आणि उन्हाळा जाणवायला लागलाय ना?
हळू हळू पडाय लागलंय जरा.
उकडाय लागले भरपूर आज एकच दिवस पाऊस पडला नाही तर किती हे झाले.
होय ते एल निनो म्हणत्यात नाय ते, हेम आणि मी. एल निनो इस साल है, म्हणजे ते एल निनो काय तर आहे.
हा
म्हणजे पावसावर त्याचा परिणाम होते म्हण.
हा
एल निनो वादळाचं नाव काय कशाच तर पण ते उष्ण वादळ हाय.
हा हा ते त्या आलेत त्याना
हा, ते आले नाही म्हणा, पण हे का सकाळ. कायच पाऊस पडणार नाही असं. अ म्हणजे, विज्ञान -वैज्ञानिकाने मत व्यक्त केलं होतं.
हा.
पण ते पडायला आपल्याकड शेवटी निसर्गाला पण माणसाची काळजी आहे ना. शेतकऱ्यांची.
पाऊस पाहिजेच होता.
हम्, म्हणून तर ते करायला लागलेत पडणार नाही अस सांगितलेलं, पण एक महिन्याभर तर पाऊस चार दिवसांतच पडलाय‌.
पडलाय होय होय. कारण चार दिवसाच्या पावसानं तेन आल्यात आणि ते कुठलं, राज्यांना पण पूर आल्यात ना.
होय होय.
मध्य प्रदेश का कुठं तर.
होय. आलेत कि, तिकड आंध्र प्रदेश मध्य प्रदेश.
हा, होय तेच की बातम्याला सांगत होती नी, आणि ते मोठी मोठी मगरी पण आल्या त्यातून.
मगरी आपल्याकडं आलेत की इकडं. म्हणजे, आमच्या आल्यात ना मगरी.
आलेत व्हयं.
होय, कृष्णा नदी भरपूर आणि इतक्या मोठ्या तर हायत. दोन माणसाला एकदम खाऊ शकतील. इतक मोठेेत.
ते मगरीनची जरा भ्याच.
मी आज, मी आज बघितलं त्या हेला‌. म्हणजे स्टेटस ठेवलेला वाटतं वरती कुणीतरी.
हा हा.
असली दोन माणसांना एकदम क्स केली मग.
मोठेत आहेत, हा.. हा. आता ते ना. काय खायला काही नाही मिळालं तर तेनी.
ते पाण्याबरोबर बाहेर येतात ना, पाणी नदीच जसं वाढल तसं ते बाहेर यायला बघतात.
ह, नाही खरं आता खायला काही नाही मिळलं ती, माणसांना पण खाऊ शकतात ना.
तवा शिकणार की ते, एक ना एक दिवस खाणार की.
हा तेच की जर त्यांना, अन्न कमी पडाल शरीरात.
बायका कपडे धुवायला नदीवर गेले ना
हा.
ओडून नाहीला बघतात.
होय.
होय.
हा हा.
हां हां.
एखादी म्हणजे, प्रतिकार करू शकणारी हेचं. हम, बायका असत्याता म्हणून आपल्या त करून घेत्यात.
होय होय, आणि नवीन एखादी अस भिणारी तेन भिऊनच हे व्हायचं.
हम्म
हां.
आणि तो कोणता तरी समुद्रातून मासा आलाय म्हण
हा.
आणि. तो मासाला म्हणजे कुठला पण प्राणी असा जवळ गेला. तर त्याला कितीरी व्होल्टाचा अस शॉक लागतोय म्हण
ह, ह
असं काय तर आलेय काल का आज बघितले बातमीला.
हा.
खर तो असं हे म्हणजे पूर आल्यामुळे ते कुठल्या समुद्रात ना आलाय.
हॅलो हा काय म्हंटला.
त्याला काय. नाय.
शार्क नाय.
हा पार्सल.
पारकल स्पर्कल व्हाय. हा हा हा तेच काय तर हा त्याला म्हणजे कुठला पण समुद्रातला ऐक एखादा जीव असं म्हणजे थटला तरी. त्याच्या समोर जाऊन तर ती शॉक लागायला लागलाय ह
कायतर इनद् इनद् हैना.
त्याच नाव आहे का?
हा समुद्रहे.
हम्म हम्म.
हम् अचानक प्रगती माशांचा समुद्र अस.
होय होय आपल्याला ज्या माहित नाही त्या पण आहेत अजून आणि. होय होय जेलीफिश तेच म्हणणार हो ते अजून आहेत का.
आता तर ते म्हणजे किनाऱ्यावर यायला लागले.
म्हणजे अर्ध मा अर्धा मासा आणि अर्धा मानव असते ते
आ हा ती जलपरी.
ती जल जलपुरी पण असत्या समुद्रात.
हा असं कुठल्या कुठल्या विषाला बघितल्यात नाही म्हणजे माणसानेच प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यात.
आहेत हा हा.
पण. ते अ काल्पनिक जगातलेच असत्यात म्हणजे अर्ध मानव असतेय नाही. जलपरी किंवा जलपरा असतेय ना.
हा
ते आपल्याला स्क्रीन वर दाखवताना किंवा गोष्टीत कस ते ऐकवतना ते तस ऐकवतात पण. प्रत्यक्षात तो मासाच असतोय पण. त्याला कसं असं शेपूट वगैरे असं आणि समोर. मोठं तोंड असतय अशा प्रकारच असतय.
हा हा.
पण आहेत दुसऱ्या देशात पकड पकडून ठेवलेले आहेत
आहेत हा हा.
जलपऱ्या.
ते बघायला असं, छान दिसत्यात नी.
हा किती छान वाटत्यात हां, आणि लहान मुलांना तर लै आवडत्यात त्या.
आवडतात, नंतर केस तेन कसे असतात.
किती छान असतात, ह आणि असं म्हणजे, क ते सांगतात की त्यांच्याकडे जादूची छडी हाय. त्या हां. आणि त्या आपल्याला जर भेटल्या तर, ते आपण काय मागेल ते, स्टडी करवलं की आपल्याला मिळते.
मिळते हा.
हा, अस ते.
अ ते, हे ज म्हणजे, असं माश्यांचं ते ना असं, हे भरतंय की. काय म्हणत स्टेडियम ते हा, हा त्यावेळी ठेवण्यात की त्यात खरं म्हणजे ते तयार केलेले असत्यात.
तयार केलेल्या असतात. खरोखरच नसतात त्या,
नसत्यात त्या, नसत्यात खरोखरच्या.
ते मस्यालय मस्यालय. मसाले मध्ये आहे पण ते, आम्ही एक बघितले मसाले. पण त्यामध्ये कस कासव होतं. परत मगर होते. मगरीचा सापळा होता. आणि सगळ्या प्रका कलदेव मासा, सोनेची मासा मश्या लेत. रत्नागिरी मध्ये आहे. हा मोठा आहे ते,
मग तिथं ते हेजं, पण हे आहे ना हो. कुठला प्राणी तो, तेचा सापळा आहे की तो.
डायनासोर आहे बहुतेक, डायनासोरचा सापळा.
सापळा हाय.
व्हय.
हा, ते पण म्हणजे.
हा प्रसिद्ध आहे हा मसाले, आणि त्या म्हणजे रत्नागिरीत प्रवेश आपण केला म्हंटलं. किती माशांचा दुर्गंध सगळीकड. कारण माशांचे बाजारपेठ मोठे ये.
आणि तिकड खाणं पण, ते जास्त मासेच ना.
हां...
अस असतंय आणि खेकडा असतोय, वेगवेगळ्या प्रकारचे खेकडं होत.
हा...
आणि, आणि माशांची नाव होती. त्या सगळ्या हेच्यावर.
हा...
आणि त्याला बोलवलं कि, ते बाहेर यायचा.
हा हा.
अस बोलवलं की, बाहेर येतात मास कासवं होती. खेकडे हां, पण मोठमठ्याट होत्या ना. होय, बोटी जाझ आहेत.
अरबी समुद्रच की तो.
हां, अरबीच. तिकडून इकडे आलेला, मुंबई गोवा असं होत. तिकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गणपतीपुळे.
होय.
अस हा समुद्र पट्टा. आणि परत, तिथून मग जरा. पुढं गेलं ना तिथं प्राचीन कोकण म्हणून आ. हे ते काय आम्ही बघितलं नाही, ते राहून गेलं बघायचं. प्राचीन कोकण मध्ये ना हम्म. ते म्हणजे प्राचीन कोकणात कशा प्रकारे राहते होते . घरं म्हणा आणखी अनेक काही नाही मसाला मसाल्यांचं काही तर आहे ते दालचिनीचे झाडं, लवंगाची झाडं
हा हा हा ते खजूर ते ना अस काहीतरं असेल सुपारी.
हा सुपारी पण आहे आणि ते म्ह कोकणात असते पण ते दाखवायला त्याने संग्रह तयार केलाय ना म जसं बगीचा केल्यासारखं केलाय. झाडं मसाल्यांचे नाय प्राचीन कोकना ते घरं वेगैरे असं म्हणजे तयार प्र प्रतिकृती आकृती तयार केलेली.
हा हा म्हणजे पर्यटकांसा
हा बघण्यासाठी हा उगडलेले आणखी टायमिंग वर लक्ष्य दे.
हा.
आहे हम्म ते अ तिथून पुढं गेल्यानंतर मग गणपतीपुळेचा स्वयंभू गणपती
हा.
हा आणि आरे वारे देखील समुद्र किनारे पळतो.
हा तो आरे वारे महाबळेश्वरला पण आहे ना.
माझ तिकड पण आहे तिकड पण आहे ना नाही महाबळेश्वरला बीच नाही.
झालं
हा.
हम्म हम्म